हॅलो.
मी बडबडायलोय बाळ इथं.
कॉल कट झालता गं.
काय बडबडत. तो ये मलाच आठवेना या टामाला येतं घे असं म्हण. पुढं पुढं बोलाले कंटिन्यू मी म्हणाले तिचा आवाजच का येईना. काय का बाई.
अवघड हाय.
काय ते कळतच नाही कधी कॉल कट होतोय आपण बोलतच असतो इथं.
होय रिंग रिंगा नसल्यामुळं ग.
तेच की.
मग असलं पाऊस एक पडालाय मला नको वाटतय बघ असलं. घाण.
बघ की पाऊस नसला तर पाऊस पाहिजे पाहिजे आणि असला.
नको वाटतेय. आ,
मोरणीत जाऊन आलीस काय म्हणला.
नाही गेलो जायचंय नाही गेलो.
हम.
काय सांगू गेला असं मला सांगितलं असं गेलेलं म्हणून.
काय न्हवच गांधीनगरला जायचं आहे ग मला.
मग मम्मीला घेऊन जा कि मग. मग.
आणि असं फिरायचं म्हणजे का नाही गाडी पाहिजे.
गांधीनगर मध्ये. बाळ अ कंटिन्यू सगळी दुकानच असतात बाळ.
मग तेच की दुकानं जरी असली तरी असं चालत. फिरायच म्हणजे निम्मा चालण्यातच वेळ जातोय तो.
खरं नाही ग साईड साईड लाच दुकानं आहेत बाळ एवढी बली दुकानं आहेत. त आणि कुठं गाडी द मग ह्याच हाय. शेजारच्या दुकानला जायला तु काय गाडी घेऊन जाणार.
हम्म नाही गं तस न्हवे गं तरी पण. जरा पुढे जायचंय हे करायचय परत तिथंन गांधीनगरला जाणारी बस सु''--'' आपलं हे सगळं माहित व्हायला पाहिजे. आणि सम असं वाटलं गांधीनगर वरून महाद्वारला पण जायचं आहे तर तिकडं जायला पाहिजे. मग ते एका दिवात तेवढी सगळी गावं होत नाहीत ग बसनं गेल्या.
एका दिवसात एकाच गाव होत बा कारण आपलं गाव लांब आहे. एक तास लागते तिथे जायला आणि तिथ स्टॉप गांधी नगरचा. गांधी नगरला स्टॉप पण नाही आहे. त्याला हॉटेल जवळ उभं राहायचं मग तिथनं आपण गांधी नगरला जायचं.
हा म ते प्रॉब्लेम आहे.
तेच रिक्षा करून जायला लागते.
गाडीवाला वगैरे असलं का नाही तर डायरेक्ट जाऊ शकते ना.
वय आणि दिदीच्या शॉपिंगला तर गाडीवरुनच गेलतो सोड मी. असं काय हे केलो नाही म मी ते किंवा हा म अनिते गेलतो का नाही तेव्हा मम्मी बस ना आलती. आणि आम्ही गाडीवरनं गेलतो मग मम्मीला तिथं त्या हॉटेल पाशी बसमधनं उतरली ती. अ तिथनं मानी परत आणलो असं केलं मग एका जागी गाडी लावलो आणि स सगळी दुकानं फिरलो मगा असं आहे असं झालं. असं हा ताण पण पाही एक तर गाडी पाहिजे बघ.
जा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
किंवा तर राहणारा जर कोणतरी ओळखीचं पाहिजे.
हां. म सगळी तिथे हिजेच असतात. आन ती पंजाबी साईडची
हां.
तीच विकणारे असतं जास्त म्हणजे तरी
बघाय पाहिजे मी कधी गेलं माहिते का गांधी नगरला मला वाटतंय मी तिसरी का दुसरीला कायतर होते तेव्हा गेलेतो.
बय मी कधी गेलतो?
दिदीच्या लग्नाला ये.
नाही अकरावीत काय बारावीत असताना गेलतो. म त्यानंतर काय मी गेलोच
कसी गेलतीस ना
हा होय दिदीच्या लग्नाच्या वेळेस सगळं कपडे ती तिकडचच आहेत गांधीनगरचीच आहेत. दीदीचे पण कपडे अगं तेव्हा गेलतो गांधीनगरला. ते सांग पहिल्यांदा पहिल्यांदा गांधीनगरला मी
होय
बोल बोल काय बोलातीस?
पण मी आम्ही गेलोय पण काय घ्यायला म्हणजे कसं मामाचा गावाना शिरवली ततिथं गेलतो राहायला.
हां.
आणि तिथनं मावश्या दोन तिघी मावश्या आणि मम्मीतेन असं मी तेन गेलतो. बारकी होतं आणि तेवढं चालवताना गं त्या गांधी नगरच्या टोकापासनं तावडे हॉटे पर्यंत चालवत घेऊन एक बाळ मला.
अगं तावडे हॉटे लांब आहे तेच सांगायले होते ते तवड्या हॉटेल पाशी
तेच कि मी एवढं चालवत घेऊन तीत मला.
हम्म लई वयवाळ करा
हा इथच आहे इथं छाय इथचं हा तेच की हाय इथच इथच आहे करून चालवत घेऊन आलात मला. आणि अ खायला पियला पण घातली नव्हतीत काय?
हम्म
म्ह आपण बारका असं म्हणजे कादर आवडतेयस क ड्रेस आवडला हे आवडल घ्या घ्या म्हणला ते पण काही घेतले नव्हतीत आणि तसच घेऊन आलेत.
मग काय नुस्ता ते तू फिरूनच आलीस नुस्ता
बाकीच्यानी काय घेतली त मग?
त्याने घेतले की साड्या त्यान
हम हम
आमच्या म्हणजे साड्यात नाही आहेत का नाही सगळे दिदीच्या लग्नातल्या इकडनं घेतल्या चिळकांजी मधन माझ ड्रेस दीदी लेहंगा वगैरे आहे की नाही सगळ गांधीनगर मधन घेतलं आशीर्वाद म्हणण. सगळ्यांचे म्हणजे कपडे घेतलेय असं. खरंच तर लई कपडे महागाय द बाई.
होय.
आता जायला पाहिजे बघ तिझं.
सेल मध्ये होतच की
सेल पण असतोय प्लस आता दिवाळी येत असत बघ जवळ. दलई भारी कपडे आणतोय त्यो ईदला मी मा ईदला गेलतो हा आणि लग्न लग्नाच सीझन पण असत ना तव्हालाई छान असततेय मग दिदीचं आमचं लग्न तवा सुतं ना दिवाळीच्या टायमाला तेव्हा मग ते तेव्हा छान होते.
आणि आता दीदी ह.
मला असं लई कपडे घेऊ घेऊ वाटाल ते
होय की नाही असतं अग जेव्हा आपल्याला कपडे घरातले घेऊ देणार नसतात की नाही तेव्हा लय भारी कपडे कपडे असतात आणि जेव्हा म्हणत्यात की नाही घरातले कपडे घेऊया तेव्हा कपडेच चांगले नसतात
व्हय तेच की मग तेव्हा मला दोन काही तीन ड्रेस आवडलेलेत मग दोन घ्यायचं म्हटलो तर दोनच बिल दहा हजार पर्यंत चाललेलं बा
मग होतच की महाग असतात ग कपडे आणि ते हेवी असतात
तेच की एक कॅन्सल केलो मग एकच घेतलो तवा अस केलो
आणि आता मी दिवा ते हेज तू तू घेऊन दिलतीस बघ ड्रेस
ते मी आधी त्या ड्रेस घेण्या आधी मी गांधीनगरला जाऊन आलतो कपडे घ्यायला. मग तेव्हा काय मला आशीर्वाद मधले पण कपडे आवडले नाहीत मग दोन तीन दुकानं पण फिरलो तिथन पण मला कपडे आवडले नाहीत मग लास्ट मी ते इचलकरंजी मध्ये येऊन घेतलो चितंग डिझायनर मधन अस झाले.
फिरल फिरल असच होत आता मी पण तुला बघ की म्हणलो नाही होय कॉलेज साठी जीन्सचे टॉप. किंवा कुर्ती तेन घ्यायच्यात आणि गेलोय मला एक पण ते आवडलं नाही सगळं सेट वरचच ड्रेस घेऊन आलो.
हम्म, व्हय तेच की. आता मला पण बघायला पाहिजे सेट आता. सेटवरच ड्रेसेच नको वाटतय घालायला कॉलेजमध्ये.
तसलं नाहीएत ग सेट वरच ड्रेस
म्हणजे?
पार्टी वेअर हाय.
पार्टी वेअर हायत व्हय ह ह! मी काय गेलोच नाही जायचं म्हणालोय राहिलयच माझं अजून
दिवाळीला तेन घालण्यासारखी पार्टी वेअर आहेत ग आता म्हणालोय एक रक्षाबंधनला घालायच. नंतर दिवाळीला घालयचा.
दिवाळीची पण आताच तयारी करून ठेवल्यास?
अगं हायत भारी तो पण आता मिळाला अजून एक असा चांगला भारीतला तर मग अनेक दिवाळीला घेऊन ठेवायचा.
हा हा चालते की.
सेठ जे पाचशे ला कणी दिवाळीला ते हजार पंधराशे ला असत्यात बघितल्यास कणी मग
तेच! आणि तुम दिवाळीला म्हणजे काय एवढं हे नसत्यात सोड
महाग असत्यात बा दिवाळीला कपडे केवढी माहिती काय?
तेज की महाग असत्यात माहित हाय की.
साध गेला तरी आता- पाचशे ला मिळेल तर तेव्हा दोन हजार अडीच हजार किमती ल कारण दिवाळी म्हणला सण घेतातच ग
तसं व्हय.
आता माझाच मागच्या वेळेच्चा दिवाळीचा ड्रेस बघीतलायस पंधराशे रुपयाचा होता. तवा आणि आता त्याची किंमत काय हाय, सातशे रुपये किंमत आहे निम्मी किंमत झाली.
तेच की. आता आता आता से आता सेल्स असतात सोड
म्हणूनच ग
बर आमच्या ईदला तर काय नव्हच बघ ईदला पण लय महाग असत्यात. कपडे लास्ट लास्ट दिवस तर गेलो तर आईशप्पथ लईच महाग लावत्यात आणि जरा
होयच की मग.
म्हणजे लास्ट दिवस हाय पर्याय नसतोय ना.
व्हय व्हयच की अगं मग ज्यावेळी मी माझ्या मैत्रिणीकडे गेलतो का दोन वर्ष झाले असतील तिझा एकदम सिम म्पल ड्रेस हाय असं काहीच नाही आहे त्याच्यात भक्तीचा कस भक्तीचा हाय बघ तो ह्याचा तिचा पण चार हजारचा जा आहे की तो भक्तीने वास्तूकला घेतल्याला सेम तसा टाईप नाय फक्त तिज वाईन कलर चा आहे माझ्या मैत्रिणीचा आणि तिला ईद साठी घ्यायला गेलती ते आणि तिला पण ड्रेस तेवढा महाग दिलाय तो साडेचार का पाच हजार ला कायतरी एवढा सिम्पल ड्रेस.
तेच की गांधीनगरला सेम ते सोडून आलो मी आणि परत तेचा साडेचार हजार तेच
एवढं असतं सिंपल, सिंपल आणि त्याला एवढं पैशे
व्हय भक्ती पण खुळ्यागत भा एवढं असं सिंपल असतय खर लंय महाग घेऊन येत्या की नाही ती.
होय कळत नाही का तिला बार्गिन पण करत नाही ती हाय हे सांगितलेल किम घेऊन येते आपल्याला घेऊन जाला पाहिजे बघ बार्गिन, बार्गेन करून निम्म्याच्या निम्म्या कमतीत घेऊ येईन.
चार हजार ला कसल भरी ड्रेस येतोय बाळा
दोन येतात तीन, चार येतील हजार, हजारचा.
हो तेच की. खरं चार हजार म्हटल्यावर तसला ड्रेस पाहिजेग.
होय.
काय तिला पण काय कपडे घ्यायचं कळत नाही बघ.
होय खरंच कळत नाही तिला आपण आ किती वेळा खातोय तिला कपडे घे खर कपडे घे खर म्हण पुऱ्याला जाताना तर घे म्हणाव कुठं डमिशन घेते काय माहित
तेच की के आय टी पण म्हणत्या
के आय टी ला जर घेतली की नाही ऍडमिशन ती परत हाय इथ कशी राहत तच राहत्यकानी बघ आणि त्यात आपल्याला असा आता युनिफॉर्म असते थोडे दिवसच पहिले कलर ड्रेस
होय त्यानंतर काय युनिफॉर्म सोड आपल्याना पण
होग ते आपलं मेरिट लिस्ट कधी होती ग?
काय माहिती बाई डेटस वाढल्यात की.
सत्तावीस तारखेपर्यंत डेट गेलती ना तर आज फायनल, फायनल मेरिट लिस्ट लागणार होती.
किती तारीख आहे आज?
बावीस.
चालेल आज फायनल होतील खरं वाट वाढल्या की डेट मी एक व्हिडिओ मध्ये बघितलो तर सांगितल काय म्हणजे हे ग ते तीस तारखेला काय तर फर्स्ट कॅब लावलाय आहे.
होय काय.
हा आणि त्याआधी काय तर लिस्ट लागणार आता काय माहित ते फायनल आहे का नाही. काल काय तर बघितलं बघी की मी वाटत
सत्तावीस तारखेपर्यंत गेलाय तेवढं माहित आहे बघ.
हा..
बघू आता काय होतंय.
तेच. हम्म, करायचं
आह..
होन एकदाच होऊन जाऊ दे म्हणालोय मी पटकन.
हो ग तेच ग रुकु रुक रूक लागून राहिल्या माग. हेच कॉल झाल्याव तू करणार हायस कॉल का मी करू?